बर... बोल की
काय करालती
हॅलो...
हा... काय कराल्यास
काय नाही बघ पेशंट आलत पेशंट बघालतो मॅडमनसोबत
म्हटलं-'
पडलेला
हा हा
जेवलीस
नाही अजून... नाश्ता झाला. तुझा
हा झाला की आलेस काय हॉस्पिटलला
मीून ब
ह ह ह--ा मैत्रीण ग मैत्रीण तुझी रयातवाण काढा तिथे
होय का की बसल्या गेल्या बहिर कुठं कुणा सांग फिरत बसले
होय
हम्म
ह ह ओपीडी वगैरे चालू झाली काय
सर अकरा नंतर येतात सुरू होणार
हा हा हा हा किती ते किती ओपीडी तुमची
अकरात ते सहापर्यंत असते दुपारचे ऑपरेशन असतात एक पर्यंत ओपीडीत बगतात एक नंतर ऑपरेशन असतात नर तर मग ओपीडी झाली की सर जातात
हा हा हा हा ह ह
ह
आज नाश्ताला काय केलंत
नाश्ता आज व्हय आमच्या चपाती भाजी
चपती भाजी खाऊन आल्यास होय
हो खाऊन आलोय
ह् भाजी कशाची केलती
भाजी व्हय वांग्यायची केल्या हम्म तुम्ही नाश्ता केला नाही
आज उपवास आहे ग माझा गुरवार
आज गुरुवार आहे वे हो हो हो हो स्वामी पावतात घ्या मग तुम्हाला
अ होय होय पावतात की
हो आणि काय म्हणताय पाऊस कसाय तुमच्या हिकडं
काय आज तरी पाऊस उघडलाय बाई होय होय आमच्या इचलकरंजी ला पूर आला की काल गेलतो बघायला
होय बघून आलीस
होय बघून आलो की आमचं गणपतीचं मंदिर वगैरे बोडलंय रेणुकाचं मंदिर आहे ना ते ते थोडं राहिलय म्हणजे तिथे जवळपास आलय पाणी हाय इथ तर हॉस्पिटल मधून गेलतो ग बघायला
हा कोण कोण गेला होता
मी आणि पप्पा घेेततो बघायला पप्पा म्हटले आलोय आता नाही हा आमच्या हॉस्पिटल पासून जवळ आहे ना
हा हा
आणि असं गेलतो
फोट वगैरे काढला नाही
फोटो ने बी काढाय ते पाऊसात कुठलं फोटो काढत ते उभा राहिला जागा नाही मग फोटं काढतेय पावसात म बसज
पावसात तीच मज्जा जास्त फोटो वगैरे काढायला पाहिजे की त्याशिय काय मज्जा येत आपण सगळे
आमचा म्हणजे बरोबर
कधीतरी
आपण जायच कि आमच पप्पा मला ए ते घाल घाल डोक्याला घाल घाल म्हणून कावालते
हम् त्या पण् ना भिजला सर्दी वगैरे झाली आजारी पडला तर
होय.
सुमन
म
मग आणि काय म्हणतेस, आपण कधी जायच फिरायला?
आपण जाऊया कि, तुम्हाला कधी सुट्टी असत्या, त्या दिवशी जाऊया.
हम्म! चालतय, आमच सर नाहीयेत बघुया शनिवार रविवार आमचे सर सुट्टी‌वर आहेत, शनिवारी हा, जाऊया की
हम्म, कुठे जाणार आहेत तुमच सर?
आमचे सर होय, बाहेर जाणार आहेत
फिरायला? आणि ओपीडी कोण बघणार? तुमचे सर गेल्यावर
अ मॅडम असत्यात की आमच्या, एम ओ मॅडम.
होय काय?
हा, एम. ओ. मॅडम आमच्या आहेत की, त्यांनी बसत्यात. काय तब्येत बिघडल्या काय?
तब्येत बिघडल्या, होय सुट्टीवरच होतो दोन दिवस, आज आलोय कामावर.
काय ताप वगैरे आलता काय?
होय, ताप आलता ओ
होय, दवाखान्यात गेलतीस का नाही? इंजेक्शन घेतलय का नाही?
इंजीक्शन दिलंय की.
हा हा.
हम्म्! इंजेक्शन घेऊन तेन मगच आलोय.
हम्म.
हम्म!
तुमच्यात आज ऑपरेशन वगैरे काय?
आज तर बघू आता काय आलो तर एमर्जन्सी, नाहीतर नाही.
हा हा.
हम्म, तुमच्यात?
आमच्यात पण नई हाय आज काही नाही बाई, काल पण नाही, आज पण नाही हाय, सर निवांत हाय आज.
बरं, चालतय, चांगलाय चांगलाय, पाहिजे निवांत कधीतर.
होय.
हम्म!
काल गेलतो, मैत्रिणी-मैत्रिणी, आम्ही मिसळ खायला.
होय, मिसळ खायला गेलता होय? आम्हाला सोडून आम्हाला बोलवायचं हो
हम्, आपण जाऊया की, अ रविवारी नाहीतर शनिवारी जाऊया की, आपण का हम, अगं भूक लागलेली मैत्रिणीला, आणि सर बी जरा लवकर आलते, म्हणून काय तिला म्हटल राहुदे म्हटलं, साडे अकरा बारा वाजता सर गेल्यावर खाली काय तर घेऊन येऊया म्हण म्हणताना म्हणाली चल मिसळ खाऊन येऊया म्हणून गेलतो, मिसळ खाऊन मग आलो मी आणि माझी मैत्रीणी दोघीच गेलतो.
दोघीच गेलता होय?
होय होय, मग पेशंट पड लवते जास्त म जाऊन आलो
हा ह
आपण जे आहे क सुट्टीच्या दिवशी कॉल करतो
हा कधी सुट्टते अस त्याला बघा तुम्हाला फोन करा जाऊया आपण
हा शिरायला पण झाली
हा शू केय म
हा ह लट औषध